हॅलो आवाज
हा येत येतो येतो आवाज येतोय
हा आहे
हा हा
आवरला ना
हा बोला, आवरलं? स्वयंपाक चाललाय थोडा झालाय थोडा नाही झालेला करायचा थोडा हा झालं खावाल खाऊन घाल झालं लहान मुलग्याला आता थोडा तो थोडा गरम गरम करायचा नंतर ना
हा हा हा
हा
पाऊस आहे का?
तुमचं कायच पाऊस नाही बारीक बारीक बारीक बारीक आहे थोडासा
आमच्याकडे आत्ता लागला ते चांगलाच येतोय आता
हा हा हा हा मोठा आहे काय पाऊस तिकडे
मोठं नाही पण असं नॉर्मल आहे म्हणजे मगाशी असं फवाऱ्या सारखाच येत होता आता थोडंच चांगलं आहे हा त्याच्यापेक्षा थोडं
हा हा हा हा ह हा हा तुमचा स्वयंपाक झाला?
कुठे नाही काय नाही बनवतच होते
हा हा आता सुरुवात होती
हा म्हणजे बोलत होते म्हटल फोन आलाय तर मला वाटलाच कॉल म्हणतील म्हणून
हा हा हा हा मग म्हंटलं आता आहेत तर वेळ मग करूया म्हटलं मग मग अे तुमच्याकडे फोन नव्हता मण मग राहू दे म्हटलं मग
हा हा कुठे बाहेर गेले होते का सकाळी
कोण मी
हा
नाही
आजी बरोबर घरीच होते आज संडे आहे ना गेल नाही फिरायला हा का
हा गुरुवारी असते तेना सुट्टी हा
तुम्ही कुठचे वे म्हणले
कोल्हापूर
हा कोल्हापूर हा हा
हा
काय म्हणते अजून तांबडा रस्सा पांढरा रस्सा
हो कोल्हापूरला भरपूर काही बघण्यासारखं आहे, नाही ना आला अजून तुम्ही हम्म हम्म येऊन जावा कि कोल्हापूरला
हा येऊ आता काय केव्हा येणं होत बघू
लांब आहे ना भरपूर कोल्हापूरला यायला किती वेळ लागतो तरी तिथून?
अ ती माझी फ्रेंड बोलत होती की जर आता नी दहा वाजता बसले रात्रीचे तर सकाळी. अ ट्रेन ला नाही ट्रॅव्हल्स नाही चालत होती?
हां हां हां.
तर ती आठ नऊ वाजेपर्यंत पोहोचते वाटतय असं कोल्हापूरला
म्हणजे पूर्ण रात्र लागते का?
हा जर ती थांबत थांबत गेली तर अजून वेळ लागतो? म्ह जास्त जर ती कंटिन्यू गेली ने न थांबता तर मग लवकर पोहोचते म्हणे
हा हा हा ट्रॅव्हल्सनेे लवकरच असेल आणि ट्रेनने जास्तच वेळ लागत असेल मग?
हा हा हा तर ती माझी एक फ्रेंड होती? ना की ती सांगत होती कोल्हापूरची जे
हा हा
हा तर ती म्हणत होती?
हा हा हा हा
कोल्हापूरचे पुष्कर पण आहे नाही तिकडे?
हा
त्या कंपनीमध्येच पुष्कळ जरूते म्हणजे अ आउट साइड चे कोल्हापूरच्या
हा हा हा
सांगनी कोल्हापूरच सांगते.
कोल्हापूरच सांगायला लागतं कारण समजत नाही ना मग कुठेही कोल्हापूर म्हटलंवर समजतं त्यातून आ आतील गावांची नाव सांगितली की काही समजत नाही म कुठ
हा! ते आणि कोणी पण सांगो गाव सांगितल्यावर नाही लक्ष जिल्हा सांगितलं ना मग पट कन हा इकडच आहे? हो का? लवकर क्लिक होऊन जात ना?
हो हो
काय काय बनवलं?
भाकरी आमच्या इकडे भाकरी बनवतात तुमच्या इकडे बनवतात?
नाही भाकरी नाही.
हा तुमच्या इकडे चपाती बनवत असतील ना?
हा चपाती पोळी बनवतात? तुमच्याकडे भाकरी असते हा गवा
हा भाकरी पण चपाती पण हा. आम्ही पोळी नाही म्हणत आम्ही चपाती म्हणतो आणि भाकरी.
आम्ही आमच्या तिकडे चंद्रपूर साईड पोळी मण तिकडे चपाती म्हणत.
हा हा हा!
हा हा
आम्हीच चपातीच म्हणतो आम्ही पण?
हा का इकडे आमचे तिकडे चंद्रपूर साईट पोळी म्हणतात अ आणि आणि इकडे पुण्यामध्ये चपाती बोलतात जास्त
ह हो आम्ही पण चपातीच बोलतो?
किती झालं तरी आपल्याकडची भाषा म्हणजे येते तोंडामध्ये.
हा हा होय होय?
जे तोंडात बसले ती येते ती विसरत नाही ना हा का कि तेवढे दिवस आपण राहतो आणि आता इकडे आम्हाला तीन वर्ष झाली तीन वर्ष थोडी ना चेंज होणार आहे?
हो तीन वर्ष झाली जाऊन?
हा इकडे तीन वर्षे झाली.
हा हा हा हा.
हा हा माहेर पण तिकडचच आहे वाटते नाही तुमचं?
होय इकडचच आहे.
हा काय आले का दादा आले?
नाही नाही नाही वेळ आणि वेळ लागतो यायला नऊ नऊ वाजतं.
तोपर्यंत मग तुम्हीच दिवसभर सांभाळता?
हा हो.
मला असं बघायला लागतं हो.
ते आपल्यालाच बघावं लागेल आणि ते कामं तर आपल्याला तिकडं समोरच होईल हा ना.
हो हाय. आणि मग तुम्ही तिथं पुण्यात वगैरे काही बघत नाही जॉब वगैरे?
हा जाते ना कंपनी मध्येच हा आणि ते तेव्हाची मी कम गावाकडे घेतली ना उन्हाळ्यामध्ये
हा हा. हॅलो
ते कंपनी
हॅलो
सुटली आता
रेंज मध्ये या ना तुम्ही तुमची रेंज कमी आहे बहूतेक रेंज मध्ये या की.
थोडेया दिवसांनी पाऊस संपलावर पावस आहे नको वाटतं बाहेर चिपचिपली का हा सकाळीच पाऊस लागतो संध्याकाळ ट्रेन तर पाहून मग ट्राफिक हे ते राहतं ना जास्त.
हा मग आता तिथ भाड्यानेच राहतात?
हा भाड्याने.
हा हा भाडे पण जास्त असेल ना.
अ हा हा आता सिंगल ला साडेतीन आहे डबल ला पाच असं आहे.
हा म इथला आमचा रेट आहे तसच आहे इथं पण तसाच रेट आहे. हा इकडे पण तसं
बाई त तुम तुमच्या युट्यूब वर व्हिडिओ बघते कोल्हापूरची हाऊस क्वीन तुम्ही बघता का?
हा बघते ना.
कोल्हापूरचा तिनं घरं गली अ कोल्हा पूर्ची तीच युट्यूब वर युट्यूब वर
कोण ती काय नाव तिचं काय?
अ तिचें नाव धनश्री आहे धनश्री पवार.
धनश्री पवार नाय हा हा बघायला पाहिजे.
व्लॉगिंग करते ती तिथलीच आहे कोल्हापूर साईडचीच आहे गलिंगड का काही तरी काय ते काय माही
हा हा हा हा गडींगलाच
हा त्या साइडची हा हा तिचं ते माहेर आहे वाटते. पण आरतीला ते घर पण तिकडचं .
हां हां हां हां
ग तुला का भट कस आहे कोल्हापूर असं हा
हा आणि काय मग
काय म्हणट काही नाही सर्व ठीकठाक नॉन व्हेज
नॉन व्हेज आहे आज हा हा हा हा
मटर आनलीय.
हा हा हा हा हा हा हा हा.
काय म्हणता अर्जून कायरी तुम्ही काय बनवलं.
बघ भेंडी भेंडीची भाजी भेंडीची भाजी.
भेंडीची भाजी वरण भात पोळी.
हा हा हा भकरी.
हा हा चांगलं आहे ना चांगला आहे मेनू तुमचा.
हो.
शुद्ध शाख म्हणजे काय बोलत श काधच बोलतात ना. आम्ही शुद्ध माळ मसाहारी झालोय.
हो हो
हा हा
हा इकडे पाऊस चांगलाच चालू झालाय तिकडे आहे का थोड तरी.
नाही नाही आता काहीच नाहीे आता पाऊस इथं.
हा का इकडे चांगलाच येतोय पाऊस. काय माहित रत मर येतो कठीकय हा.
हा हा हा. हा.
झोपले का मुलं.
हा मुलं झोपतात मुलं बारा वाजवतात झोपायला आमची. इतक्या लवकर नाहीत झोपत. हो नाही दुपारी पण झोपू देत नाहीत लव आणि आता पण लवकर झोपू देत नाहीत. एकटा लागला अभ्यास करायला लागले. हो दुपारी पण नाही झोपतात झोपतात कधी बाराच्या दरम्यान झोपतो बारका मग तेव्हा माझी काम आवरायला लागत चछ मी मग नंतर दुपारी नाही झोपतो आता त्याला झोप आला आता. च आता मी झोपवलेला नाही मुद्दा म्हणूनच त्याला.
हा जेवण नाही केलं असत ना मग. म्हणून नाही झोपवलं.
नाही मग आता झोपवली की तू झोपून उठतो. आणि परत मग झोपतच नाही मग लवकर.
रात्र पर हा हा हा हा. समजलं लहान डेकराच बोतच अस असते ना.
काय म्हंटलं.
लहान लेकराचं बहुत कठीण असतं ना. थोडीशी मोठे झाले की, काही वाटत नाही मग. हा हा तुळशी मो ली का मग त्यांना समजा की मग ते आपणच हे करत आपलं.
हो हो.
नाही का खायला प्यायला लागली तरी बोध झालं नाही कसं.
हो. चालेल चालेल हा चालेल. ठेऊ हॅलो.